काय करते?
बसले
सामने काज काय
नाही दुकानात ना आता चाले दुकानात हो
हो आज लवकर सुट्टी झाली
हा लवकरचच होती दोन वाजता पण रुपातही सुट्टीवर आहे ना
हम् हम हम
कसं काय
त्यांचं पत्रचं काहीतरी काम चालू होतं ना त्या घरावर चाढल्या
बापरे दिसत त्यां नाही ना त्यांना एवढकले
हा आणि त्यांनी नव तर चढायला लागत त्यांचं वजन भरपूर आहे ना दुसर कोणाला चढायला लागत
लागलेय का जास्ते
मुक्कामार लागलाय मग ते आठ दिवसापासून नाही माग छापतात पण नव्हत हापता न राहायचा
तेच दिसती नाही म्हणून म्हटलं मग गेले काय कुठे काही दिसल्याच नाही ते आता
नाही घरातच राहतय तुम्ही कुठे आता ह बाकीचे
बाकीचे कोण कुठे कोण कुठे दोन नंबरचे जायल हो त इिकडे मडश गेलाी आता येईल
हम
लहान जायल आहे तिकडे
कोड आहे
माहेरी
आखडेची हम्म आखडेचीयामशा सनमतीच आहे त तिकडे मग
ह हा मी पण गेले होते तेव्हा
नाही अजून कुठे शिफ्ट स्विफ्ट नाही नाही नलू काक नाही अडी स्विफ्ट कुठे मालली मी बाकी जेवण झालं
हा जेवण झालं तुमचा पहिलाच तास्क आहे का हा
नाही माझ शेवटचा आहे आता
म्हणजे किती टास्क राहतात
ते पाच पाच तीस कॉल आहे ना पाच पाच कॉलच आहे तर
हा मग तो संपल्यावरती परत दुसरा टास्क लिला त मला
हा
ह तुम्हाला किती तीस कॉल होते
हा तुला पण तसतच आहे
हा तेचछ आहे तुम्हाला कधी कालच आला का टास्क
नाही नाही
हम्
ना लाधी चालेले् आम्हालाधी दहाचे होते त तो दहाचा कमप्लीट केला मग तो हा आलेला आहे म्हणजवर नाही नाही इतीच कॉलचे मग नंतर मग ते रेकॉर्डिंगचे राहता काहीतरी अशी मग बाकी ऑप्शनल निवडायचे ते रा आता तू आला त्या होत की गाडी, गाडी नव्हती ना आता आली. तिकडे क्ष बोल न का. हा थांब थोडं वेळं.
काय म्हणता बाकी?
बाकी काही नाही माधुरी
आहे ना बासरी अण्णांच आहे
हम्म हम्म.
हम् तुम्ही रात्री कॉल केला नाही त्या दुकानात बसले ले. काल नेमकं मला बरं नव्हतं. आणि आम्ही खाली झोपतो ना मग सगळा आवाज जातो मम्मी पप्पा आणि ते हॉलमध्ये राहतात.
हा हा.
पण वाटलं उद्या करते.
हम्म चालते काय नाही. तुम्हीय बत खली शकतो रु.
मग हे मागे आजारी पडले ते मग त्यापासून खाली जात कस त्यांचं पण लक्ष राहतांना मला झोप लागल्यानंतर.
हा हा हा हा बर, अजून टॅब्लेट चालू जायच्या .
हा चालूच आहे. काय माहित आता केव
हा ना. हा चल ब काय
हम्म.
बाकी काय चाललं मग मळ्यात काय लावलेत नाही आता.
नाही भुत पाडेल आता गेल के टमाटर लावायचे.
हम् हम.
हम्म.
तर स्वयंपाकाची तयारी करायची असेल आता.
नाही आता माधुरी ताई संध्याकाळी स्वयंपाकाला.
तुमचं बरं आहे बाई डोक्याला तान नाही मग मस्त आरामही होतो.
हां जचपे जचपे सटा मावरून कधी मोकळेवा.
हा हा मग काय?
हम्म तुम्ही पण ते लाणी पोरगे थोडे मोठे झाले घ्यायच वाटून. कसं घ्यायचे त्याच काम. हम्म त्याचं त्याचं काम त्यांचे ते बरोबर करत, अ
सीझन चालू झाले मला माळतच जावं लागलं.
हा ते तर आहेच. पण मग कसं म्मळतलं करून घरच उकार ना आता.
नाही आता मी मळ्यात गेलो संध्याकाळी बण सकाळी सातला माणसं राहता म्हणजे सात वाजताच मळ्यात जावं लागेल मला.
हां.
संध्याकाळी सात साडेसात पर्यंत मळत असून ती कुणाला काय करायचं मग.
नाही म या दोघेरा घरी.
हम्म. तो ब्लाउज ही शिवत होत का काय?
नाही ब्लाऊज नाही शोधतात दुकानातच बसायला लागतय ना.
हम्म हम्म. हा चांगली लाईन बसली होती तुझे गिरॅक पण चांगले येत होते.
हा पण मग दुकानात पण गर्दी व्हायची मग घरात ला आवरून प्लस दु कान प्लस ते ब्लाउज तेवत नव्हतं माझं जण.
चिडचिड वयची पुनम.
ह
हा होत हम् काम वाढलं की होती ना माणसाची चिडचिड आम्हाला शिवायचे नाय आमचीच पडली शिवायची घरचीच एवढी ब साचून राहिले पिशव्या पिशव्या साड्या वापरून वापरून घ्यायच्या म ब्लाउज
ब्लाऊज तशत राहून जाते
तेच मग सारिकाला म्हटले आपण शिउ आता हळूहळू
हम् हा त्यांना पण येताल शिवता
हम्म तिला पण येत शिवता
हम्म. ह
पिको फॉल हे करायचे साड्या लय पडल्या पिको पिकोच्या पण लय पडलेय करायचे अजून
हम्म हम्म पिकोचं मशीन हाय.
म
हम्म हम्म.
आपल्याकडे मशीन आहे ते
का ओ मग कार्या ऍपमध्ये असलेल्यांनाच फोन करायला लागतो
हो.
मग सारिका ताईंनी पण केलेली आहे का ती ऍप डाउनलोड अजून कोणी केलीय?
तिच्याच याच्यावर यांच्या याच्यावर तुला फोन करायचा अस माझे जरी पूर्ण झाले ना
हम्म.
तर यांचा नंबर आहेत ना
हा मग तुमच्या ह्याचवरती पाच मग त्यांच्या ह्याच्यावरून तुम्हीच बोलाल ना त्यांच्या ह्याच्यावरून पाच
ते नाही म्हणताहेत बोलायला मग म्हटले द्या मीच करते मी बोलते म्हटले
हा हा त्यांची बाकी असतील अजून
हम्म.
त्यांचे पण बाकी असतील म अजून
हा त्यांचे दोनच तर कॉल झाले ते मीच केलेले
करून घ्यायचे मग मला पास करायचे सारीकताईना पाच करायचे दहा तर झाले विस राहतील
मग हे कॉल पूर्ण आल्याशिवाय पुढचे टास्क नाही येते
हम्म ते तर
मी पूर्ण झाली का मग, पुढची टास्क येईल
त्याच काही टाइमच लिमिट नाही राहत ना काय टाइमाच काही लिमिट नाही राहत ना त्याला
पण म, जेवढे तुम्ही पट पट कराल ना तेवढे लवकर लवकर टास्क येईल तुम्हाला सु
हा ते तर आहेच
माझाच आधी प्रॉब्लेम असा व्हायचा ते रेंज पकडत नव्हतं ना
हम्म हम्म.
खूप लोड खूप वेळा वेळाने ते टास्क हे व्हायच्या मग मला असं वाटायचं अजून टास्क झालेले नाही का म परत बॅक करून टाकायची म्हटल टास्कच नाही आलेली म्हटले जाऊ द्या म, त्यादिवशी तर मंदिरात गेलो
हम्म.
मग तिथं बसल असो असं मग बघितलं म्हटलं एवढा टास्क एकहाती आलेला आहे
ह
त्या करून करून घेतल्या म्हणून मग आता फोनच्या नाही ना केलेली त्याच्यामुळे पुढचा नाही येते मग
हा हा म बाकीच्या येत असतील ना
हम्म.
हम्म हम्म.
हम्म ह्या कॉलच कस आहे, दहा मिनिटं कॉल झालाच पाहिजे
हा त्याच्यात लिमिट आहे त्याला
हम्म फायदा हाय घर बसल्या करायच काहीतरी उद्योग
हा मंग काय तर तेवढंच थोडफार खर्चायला कामा येतील
हम्म आपल्या आपल्या
ह एका टास्क चे किती भेटतात
ते नाही सांगता येतं टास्क वरती नाही येत आपलं ह आपण जे कॉल करतो ना ते रेकॉर्ड होतात तिकडे ऐकतात ते
हा
त्याच्यावरून मग आपला पेमेंट देतात
हा का हमम
तिथं दिले बा तसं ऐंशी ते शंभर रुपयापर्यंत कमवू शकता तुम्ही असं
म्हणजे पुढच्याच व्यक्तीला आपण ज्या व्यक्तीला कॉल करतो ना
हम
त्या व्यक्तीला भेटतील असं दिलेलं आहे वाटतं त्यामध्ये
नाही म्हणजे जे कॉल करेल त्याला भेटायला असेल म्हणजे प्रत्येकाला टास्क घ्या प्रत्येकाला टास्क दिलाय ना त्यांनी
हम्म
पण मग तो पूर्ण दहा मिनिटाचा कॉल झाला पाहिजे
हम
माझ्या तर आधीचे सगळे, एकूण चाळीस सेकंद पावन सेकंद काय काय त्या झिरोच्या याच्यामध्ये हे होऊन गेलेले रेंज प्रॉब्लेम राहायचा ना
अरे देवा
जु झेरोच सेकंदात ते पडून गेले ते फक्त मग कॉल करताना ना आधी पुढच्या व्यक्तीला सांगायच कॉल करून का काय ऍप मध्ये ये म उचल कॉल रिसिव्ह नाही केला का पण काय र मध्ये नाही राहात कॉल केला क मग रिसिव्ह नाही केला क मग ते झिरो सेकंद दाखवून देतो
हा का म्हणजे तो पण कॉल पकडला जातो
हा तो पण पकडला जातो त्याच्यामुळे मग आधीच कॉल करून सांगायच त्यांना कार्या अँप मध्ये मी कॉल करते असं
हा अच्छा
तुझे झाले काय एखादा दोन नाहीही
नाही अजुन एकपण नाही काल मला बरच नव्हतं दिवळजळ खूप झोपेलाच होते
हम्म
हम्
मग आता काय तुझी मजेची मस्त झोपली का टेन्शन नाही आता सहा वाजेपर्यंत
नाही पाच सव्वा पाचला जाईन खाली
ह हम
हम्म
बाकी तब्येत काय म्हनते
आज बरी आहे
ते मग तुझ्याकडे वही आहे का गती घरतेे मॅडम मी दिलेली मापांची
आहे पण त्याच्यातले भरपूर पानं फाडले गेले श्रियाने ती खालीच आहे ना
माझी पण सापडत नाही, मी ठेवलेली आहे पण कुठे ठेवली ना, तेच आठवत नाहीये.
हा हा, ते भरपूर पाना फाडल्या गेले त्याच्या मुळे ना. ह नाही मग, तुम्हाला लागत असेल एखाद्या मापासून मी काढून देईल माप.
नाही नाही, मला समजलं पाहिजे ना काढाला असं कसं मोबाईल वर ही बघून येतं काढायला. म्हणता, आपल्या लक्षात राहिल पाहिजे असं.
हम्म,
शोधायला लागेल कुठं तरी असेल.
झाला दहा मिनटाचा आता कट करून परत करा.
हो हो, चालेल कर मग तू कर मला आता.
नाही करा ना, मग तुमचे पाच पूर्ण जेवढे येतील तेवढे. मग मी करल ना, नंतर हा.
नाहीेये.